अच्
बोला निवांत.
झालं जेवण आता तर काही जेवण वि
हो झालं की. मग आज काय बनवलं होतं तुम्ही?
काही आमच आला मेनू तुम्हाला ती भजंनची आमट माहिती का? तो मेनू होता आमच्याकडे आज तो होता आज मेनू.
आमच्याकडे पण भाज्यांची ते आमटीच म्हणतात काय काय जण त्याला वेगवेगळी नावं
भरपूर नावं आहेत त्यांना पण मग का आता प्रत्येक जसा जसा हे बदलतो ना. अ गाव बदलतं शहर बदलतं तसे त्यांची नावं पण बदलतात. स ह आमच्याकडे तेच आहे. हां से. अ काय म्हणता बाकी?
काय नाही निवांतच चालू आहे तुमचंच काय चालू आहे?
आमचं हे काही नाही हीच डेली रुटीन आहे तीच फॉलो करायची फक्त. नवीन काही विशेष नाही.
आमचं पण काही नाही नाही. आता सध्या तरी काय नाही तुमचं म्हणजे अस. बाकी काय आहे म्हणजे.
बाकी म्हणजे काय म्हणला पाऊस वगैरे. आज थोडा पाच एक मिनिटं चालला गेला बंद झाला.
आमच्या इथे काल होता खूप खूप होता काल आमच्या इथे.
तरी यायला पाहिजे आता आज तेवढं. गरम होत होत पण काय कुठे आला नाही पाऊस पाच मिनिट आलं गेलं लगेच.
आमच इथे काल दुपारपासून चालू होतं काहीतरी चार वाजल्यापासून चालू होतं रात्रीपर्यंत होता. परवा दिवशी पण. चार वाजता चाला होता म्हणजे दोन दिवस झाल्या संध्याकाळीच येतोय पाऊस.
हो ना.
बरं आहे पण तेवढीच कामं होऊन आात सकाळी लवकर.
तेवढ आह सकाळी लवकर म्हणजे मी काय सांगते माझे मुलं जरी ल सकाळी लवकर जातात मला अस. वाटत ना ते लवकर गेल्यानंतर माझं काम होईल काहीतरी. पण बाकीचे रिलॅक्स होत ना रिलॅक्स चालत ना बाकीच्या म्हणून वेळून जातो नाहीतरी ना भरपूर टाईम राहतो. सांाला म्हणजे कमीत कमी तो ज साडे नऊ ला गेला ना माझं क. साडे दहा पर्यंत आवरलं जा साडेबारा पर्यंत आवरायलाच पाहिजे. त्याच्यापर्यंत तो येत ती येत नाही तोपर्यंत आरामात माझ्याकडे टाइम राहतो पण नाही. तो आला का त्याच्यातच चालू होऊन जातं जेव्हा.
लहान मुलं घरात असली की असंच असतं चालू काही ना काहीतरी.
पण मग वाटतं ना काहीतरी करावं असं नको बोर होण्यापेक्षा. आपल्याकडे आहे ना अँड्रॉइड आहे त्यामुळे त्याचा काहीतरी युज व्हायला पाहिजे काहीकडे काहीच नाही. आता गावाकडच्या लेडीज गावाकडच्या लेडीजकडे अँड्रॉइड जाऊन त्यांना तो युज करता येत नाही ते श. त्यावर जाता असे त्याला काम आपल्याला घरात बसून काम काहीतरी करायला हरकत नाही ना.
हो कामच केली पाहिजे. आणि आजकाल म्हणजे असं बसून निवांत वेळ वायार घालवणं चुकीचं वाटतं. म्हणजे स्वतःच नाही वाटत ते.
आपल्याला असं वाटतं ना आपण फक्त डिग्री ह्या फाईलमध्ये ठेवण्यासाठीच घेतो.
हो कायतर. पण आताच्या सध्याच्या तरी परिस्थितीला बघताना अजून जॉबच पण काही नीट होत. नाहीये कितीही शिका काही डिग्र्या घ्या. तुमच काही कोर्स हो देत तुमचं नॉलेज बघितलं जातं.
हा स्किल पाहिजे फक्त असं वाटतं आता आता ना असं मुलांना एवढं शिकवतोय आपण. आणि हे करतोय या मुलांना खरंय ना व्यवहारिक जीवनात कसं जगायला पाहिजे ह्या गोष्टी.
ते पण शिकवलं पाहिजे आता. मला ख वाट शामध्ये ना एक वेळेस एक सब्जेक्ट कमी केला तरी चालेल पण ह गो. पहिला शिकवा.
ते तुमच्याकडे नसेल क्वालिफिकेशन तरी चालेल पण तुम्ही पैसा कसा कम होऊ शकते हे तर शंभर टक्के आणि अस असं काही नाही की सगळे कवालिफ. म्हण सगळ्याच कामासाठी आपल्याला क्लिफिकेशन पाहिजे असं काही नाहीय. सगळ्याच कामांसाठी पाहिजे असं काही नाही बेसिक गोष्टी तर सगळ्यांनाच येतात. पण सगळ्याच कामांना क्वालिफिकेशन पाहिजेच किंवा वडापा
ज्ञान जो आहे ना जो माणस. त्याला एकदा कळला की तो आयुष्यात कसा आपण सर्वाइव करतो काहीच नाही काहीच नाही.
काय गरज आहे पण तरी तो चांगल्या डिग्रीवाल्या लोकला सुद्धा मागे पाडू शकतो.
हो आणि मेन म्हणजे आपल्या सारखेच लोक त्यांच्याकडे जातात.
तेच सांगते ना चांगल्या डिग्रीवाल्या लोकांना सुद्धा मागे करू शकतो तो. त्याच्याकडे ती स्किल आहे ना ते करण्याची.
ह् त्यामुळे तर म्हणतात ना व्यावहारिक जान मेन सगळ्यांना आलं.
त्याच गोष्टी पाहिजे मला कधी कधी अस वाट. पण लहानपणी काय ते. त्रिप्रमय पाठ करा ते काय परमेह काढा आणि वर्गमूळ काढा. वर्गमू त्या गोष्टी करत ह्या केल्या या व्यवहारिक जीवनात. मला काही कामाच्या आल्या आणि मला असं स्वतःला वाटतं काही उपयोगाचे आणि.
काही गणिताचा जो भाग होता साइन थिटा कॉस
हा हा कोणालाच कळला नाही काहीच वापरता आला नाही तो आपण पार रट्टा मारून मारून केला तो रट्टा मारून मारून केला आणि तो कश चाल कुठेच आला नाही पायथागोरसचा सिद्धांत काढा आणि हे काढा आणि ते काढा काय केलं आपण त्याच मला तुम्हीच सांगा
काहीच नाही पण तेच म्हणते ना काही गोष्टी हे ज्या आशा आहेत ज्या आयुष्या कधीच त्याचा वापर होणार नाही ते शिकवण्यापेक्षा जे आयुष्य त्याच्यामुळे सर्वाइव्ह होणार आहे पुढं ते गोष्टी शिकवा
हो आता सांगतात जर्मनीला म्हणे सगळं सगळं बेसिक नॉलेज दिल जात पोर स्कूल मधून आल्यापासून स्वतःची आणि स्कूल पासून तर घरापर्यंत किती दूर असेल तरी ते पायी पायी येतात म्हणे त्यांना व्हॅन हा प्रकार नाही म्हणे
हो आणि परत त्यांच्या का शाळमध्ये वगैरे हे जे आता आपल्याकडे चालू केलंत ना भाज्या विकणं ह्या त्या गोष्टी जे प्रकल्प राबवतात आता, त्या त्यांच्याकडे खूप आधीपासून आहेत म्हणजे आता माझ्या पप्पांची मुला मु हा माझ्या पप्पांची मित्राची मुलगी होती ना आता तिथं मग ती लग्न झाल्यावरती जपानला गेली होती तर ती म्हणत होती की. जपान इतका देश खरंच पुढं गेलाय ना आपल्या देशापेक्षा कि तो आपल्यापेक्षा तीस-चाळीस. र्ष पुढे आपण अजून खूप मागे म्हटली ति भारत आपला देश खूप मागे आहे. इथं मुलांना पण. ज्ञा कुठल्याच मुलाला आई वडील सतत सोबत लागत. नाही तिथ चार वर्षाची सुद्धा पोर स्वतःची स्वतः शाळेला जातात स्वतःच स्वतः आवरून शाळेला जातात आणि तिथं असे की. की मुलाचा अठ्ठावा वर्ष झाला ना मुलगा असो किंवा मुलगी. अठरा वर्ष कंप्लीट झाले ना त्यांचे की आई-वडील सोडून देतात त्यांना की तुमचं तुम्ही कमवा आणि तुमचं तुम्ही शिका किंवा काय करायच ते करा. मग तेव्हा ती ल लहान मुलं काही जण लग्न सुद्धा करून सेटल होतात.
हो आणि मेन म्हणजे त्यांना बेस त्यांचा बेसिक त्यांना तिथे ते दिलं जातं ना म्हणून ते अठरा वर्ष. पोर सोडू शकले आपल्या अठरा वर्षाच्या पोरांना आई कंटिन्यू लक्ष देतात. कुठं चालय? का चालय? कशासाठी चाललाय? किती प्रश्न विचारते.
मुलांना आपण बेड वर घेऊन आपल्यासोबत झोपतो रात्री. किंवा सतत आपण त्यांच्या सोबत नाही. तिथं प्रत्येक बाळाला वेगळी सेपरेट रूम पाहिजे ते प्रत्येक वेळेस तुमच्या घरी येऊन बघतात दर महिन्याला.
हो.
बाळ सेपरेट झोपतं का त्याला किती आई वडलांची सवय लागली आहे त्या गोष्टी त्यांनी येऊन चेक करत आता. क त्या बाळाला तु् वेगळंच ठेवलं पाहिजे तुम्ही त्याला स्वतःचाळाारख लाउन. ठेवला नाही पाहिजे.
इथे म्हणजे इथे म्हणजे सतरा ते साठ वेळा त्याला बघायला जायचं काय. झोपलाय आपल्या बेडमध्ये जळ जोपून लवनच तस किती वेळ बघतं ते आई.
हा तसं तिथं नाहीय तिथं सेपरेट बेडरूम पाहिजे तुमच्या बाळाची. तुमच्या बाळाला बेटर पाहिजे. तुम्ही त्याला तिथंच ठेवलं पाहिजे स्वतःच्या जवळ ठेवलं नाही पाहिजे.
ल नाही पाहिजे. त्यात ते येतात स्कूल मधून त्यांचे त्यांचे कपडे ते काढण्यापासून वॉशिंग मशीन ला लावण्या. स्व त्या टििन उडून ठेवण्यापासून सगळं टोटल. एव्हन त्यांच्या जाता येता काही एखादी वस्तू आपली पडून गेली हरवली. ती वस्तू सुद्धा त्यांची घरापर्यंत येऊ शकते इथं तर ती कुठं जाईल सम. कुठं जाईल ते समजणार बी नाही ती म्हणजे त्यांची. मी असाच एक याला पाहिला होता इन्स्टाला व्हिडिओ. की एका लेडीजची जर्मनी मध ज त्यांच ते जपान मध त्यांकडन ती टोपी हरवली त्यांच्याकडन ते असंच हेल्प. पपर म्हणत ना मग ते साफसफाई वाले.
हा साफसफाईवाले आनंद दिलेेतते.
त्या लेडीजला विचारलं तिने की ही अशी अशी कॅप पडली होती असं. त्यांच्या लँग्वेज म त्या लेडीज इझिली हि आहे का म्हणणे ब्लू कलर. लगेच देऊन टाकली ती कमीत कमी दोन तीन आठवड्यानंतर विचारली मणे.
तिथं चोरी हा प्रकार खूप कमीत कमी होतो आणि शक्यतो नाही प.
हो त्या लेडीज सांगितलं तिला येईल कि त्या सफई कामगारणे की. तुम्ही त्यांना त्याच्यावर नाव वगैरे टाकून ठेवत जा म्हणजे. इन केेस तुमच्या घरापर्यंत वस्तू येऊ शकते असं काही गेलं तर. एवढं सुद्धा आहे इथं तर केवा कुठं गवडू समजणार.
नाही. आणि जिथं जे आपण ऑनलाईन मार्ग होतो काही ना काहीतरी गोष्टी ते घरापर्यंत ज्यारी आणून ठेवल्या. तरी दरवाजेला. बंद जरी अस दरवाज्याच्या बाहेर जरी ती वस्तू असल तरी पण ती वस्तू चोरीला जात नाही तिथं कंपाऊंड सुद्धा नाहीयेत घराला. तरी सुद्धा त्या वस्तू बाहेर जात नाहीत कुठे. कारण कोण चोरण्याची म्हणजे भीती जो प्रकार आहे ना त्या लोकांमध्ये. म्हणजे जे बनवून दिलेत नियम.
भाजीपालावाल्याच टायमिंग आहे या टायमिंगला सगळ्यांच्या. दराजवन भाजीपाल्यावरो आपण नाही त्याना आवाज द्या आणि घ्यायलाची. त्या टायमिंगला सगळे येतात खालून तिथून त्यांचे काय ते पिकअप करून घेतात. त्यात निघून जातात त्याने आपल्याकडे इथ इथं ओरडत राहतात आलाय आलाय का असं. तिथं ते करायची गरज नाही, त्यांचा टायमिंग राहतो याच टायमिंगला येईल घ्यायच निघायचं.
आणि मेन म्हणजे जी शिस्त आहे ना, ती आपल्याला लागणार ह लवकर आहे आपल्या भारतात. तर देशाला लागणार नाही.
नाही नाही, लागणार ती शिस्त बरं का आपल्या देशाला. कारण, आपल्या मेन जो वाय आहे ना पहिली लहान नर्सरी पासून पोर त्यांनाच त्या गोष्टी शिक शिकवला जनार ते पाहू शकत त्यांना ते काहिच करणार आहे.
साध त्यांच्या रस्त्यावरती पण त्यांना ट्राफिक पोलिस लागत नाही, का तर इतके नियम त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. बोर्डावरती कि लोक फॉलो करतात, त्या नियमांना पण तस आपल्या इ चौकात जरी उभारला पोलीस तरी, पण लोक कुठल्या बोळ्यातून पळून जातील नियम तोडून
आहो जिथं बोट टाकलाय ना त्याच ठिकाणी थुंकायला बसले
हां जे नका करू म्हणलंय कि ते पहिला करतात.
जिथे वेग वाढवू नका तिथेच वेग वाढवून जातील.
म्हणजे तेच की भारतातल्या लोकांना हेच नाही लवकर कळत की जे करू नका म्हणलं ते पहिला कर आणि जे करा म्हणलं तर ते करणार नाही.
हे भविष्य कोण घडवणार आहे, आता ही आत्ताची पिढी चालू आहे ना हे लहान लहान आता जे येत आहेत. यांच्यापासूनच सुरुवात होईल होईल यांना यांच्या शिक्षणात बदल केलाय त्यांच्या वागण्यात, त्यांच्या सगळ्या गोष्टी तर पुढे बदल होऊ शकतो. तरच पुढे होऊ शकतो बदल नाही तर नाही होऊ शकत असच
शिक्षणात बदल हो चालेल. मला पण वाटलं हो हो बाय.